कायती ये हो का.
काय म्हणता माझी आई भांडे घा कायला गेली एका घरची तिचं आज दुपारच काम नाही झालं. अ ती दुसऱ्याच्या घरी गेली. हा भंडी घासून
पण ते कस. म. तू घरी एकटी आता दहा वाजलेणा.
आता आली का? फिरायला जाईल, ती थोडीशी. शेतात एक चक्कर मारून पावसा पाण्याची मग ते अर्ध्या तासानंतर मग, येईल आता अकरा नंतरच. घरात ते अकराला पाय ठेवती बाई.
हाव का?
तिच् काय पान. जाती चक्कर मारायला, शेत
हा का? ईचू काट्याचं कुड जाती.
आता काय करते बघा लागतं. शेत बी सांभाळती.
हा त्यात काय काय आलं
काही नाही. पण मग एखादं जाऊन बघावं लागत. कोणी माती चोरून नेत. कोणी झाड साईडची तोडून नेत.
आग माती
हो की. आओ, मातीचा काही त्याचा विषय नाहीये. म्हणजे नांगरलेल असताना. ते खराब करून देताना. कोणी कोणी रात्रीच गज हे टाकून देत. जनावर सोडत. सगळ सकाळी सकाळी पाहाटी येतन घेऊन जात, असं करत. त्याच्यामुळे जे लावलेलं असतं, ते खाऊन घेत ना ते. कोणी कोणी बकऱ्या सोडत.
हा का? हम्. ह
ती माझी मम्मी आली कि, म मी तुम्हाला सांगते.
म तिलाशि बोललायलाव ना मम्मी कॉल करना. हा.
बाकी तुमचं काय चाललं.
काही नाही बाई माझ्या ना, ते गुडघ्याच औषध आण
हा आमच्याकडे एक तेल आहे पण मग ते चोळलणार कोण त्याचा वाचले बस बस येतो आपण नातला होत
हा ना कोर् म मध्यशिक का
हा दिल मी त्या दिवशी एकदा नत माझ्या आईने दिल होतो सुचत ंगिरी होती तुमची तेवाला ते हा तेच हा तेच बरं बरं देईल की म्ह बघावं लागेल कुठं ठेवलं ठेवलं काय माहिती कुठं आठवणार ना मला आता पण देईल मी शोधून नक्की देईल
नाही क उठ गे दु खत भाजे तेल लावलं क बरं वाटल मग
का हो ते धाड दुखतीय माझी त्याच्यासाठी काय करू मी त्या दवाखान्यात गेली होती मी पण लई पैसे म्हणतो बाई तो. सिमेट भरायचा म्हणे, म्हणलं मी आणते बाबा समेट, तू भरून ते माझ्या दातात
नाही नाही त्याला काय कर, येच
परूचे पान आता कोंठुन आनू मी, आता कोणते पेरू
नाही त म आता सध्याला आता दुखतीय त, लवग धर.
लोंग धरली मी पण कापूर पण ठेवला होता कापूर गेरत जातात अडकून माझ्या कधी कधी ल आग मारत
नाही नाही बिर पाणी होऊन जात होते का
हा पण मग थोडस अडकलंय ते निघ ना ते आताच्या गेला ना मग पाणी पिऊन पिऊन मी त्याला विरगळवते पण मग रोज रज ठेवायला कस तरी होतोय मला
मग काढूनच टाक ना
काढायची तर डॉक्टर पैसे ल सांगत ना म्हणून थांबली
त्या कोणच्या तरी गावाला दवा पण हा वई म्हणे तिथं न फ्री मध्ये देत काढून
बाई पण ते फ्रीचं काही खरं नाही ना
नाही नाही चांगलं म्हणजे चांगलं काम करत ते
काय माती बाेपा गावं लागेल विचारावा लागेल कोणाला काय करावं काय नाही
मग आपण जाऊ ना तुला बी घेऊन जाईल
तुम्ही जाता का बरं बरं
तुला घेऊन जाईल मग तुझ दाडच काढवून आणते
बर ते कस आहे एक डाड आहे ना थोडीशीऊ राहिली पण आहे ना हा असेल ती अक्कलधडच असेल पण त्याला जागा नाही ना पुढे येला तर ते मागून त्रास देऊ राहिला मला मग पुढ दू खाय लाग साड साईड येत असेल ना वरती त्याच्यामुळे मला तर दोन चार दिवस त्याला बोलताच येत नव्हत आज कुठ तरी मी बोलायला लागले
हो का मग ते पेजबीज खाय जरा फेस पेज
अच्छा ती रव्याची पेज घाटा म्हणतो की आम्ही आमच्या पाशी
रव्याची पेज म्हणता बादवीचा घाटा म्हणता
अच्छा आम्ही घाटा पिलाय बाई रव्याची पेजबीज नाही
ह आता का का थंडी घाटा कला आठवण नाही दिली आता मला घाटा प्यायचा बा
अजून जास्त कठं थंडी पडली माझी आई तर रोज देत ते बाई सकाळी, सकाळी झोपेतून तुम्ही डोळे उघडत नाई गारट
आवाज देते बाई हा जेवण नको करू काही नको
चांगलं हे ना, चांगलं तूप टाकलेलं असत जिरे टाकलेले अस
हा बाई काय कर हा बाई के केला होता मी एकदा. असा घट्टपचक झाला कि ते चमचीनी खावा लागल आम्हाला.
तूचं केला होता.
हा मी ट्राय केला होता म्हटलं काय. पात्र काई नाही होत होऊन जाईल सगळं. पंधरावा होऊन गेला तो.
तो रवा मग रव्याची पेस्ट केली तू.
नाई हो बाजरीचंच पीठ होतं.
नाही ग मग तू जास्त ब भाजलं नाई व्यवस्थित. तूप ही टाकावं लाग त त्याला चांगलं जिरे चांगले लाल होऊ द्यायच. चे मग चमचा भरचं टाकायचं. पीठ बाजरीच, आणि ते चांगलं लाल तुपात भाजून घ्यायचं.
हा.
आणि मग त्याला अ एक जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं पेला भर छोटा.
बर.
आणि त्याच्यामध्ये, म उकळी यायलंगली का मीठ टाकायचं थोडी चवे पुरती साखर टाकायची, नाहीतर गुळाचा खडा टाकायचा. त्याला म उकळी आली का पर पाच मिनटं म गरम गरमच प्यायचं सर्दी बाई गायपच ना, डोकं नाई दुखत सर्दी नाई होत.
ह मी काय खाल्लं तर घशात खरखर व्हाय लागते.
नाही नाई लय भारी
आता कुठ तरी मी अस्मान्तरा घेत होती घस सा बरा केला मी माझा काय होत काय माहित त्या त्यात. मी ना फिराना चालू करेल फिरवून, चं आली का मग घाटापीवून झोप
हा लय मस्तई मला पण बोलव गं फिरायला.
फिरायला आओ लय पाऊस, पडतो सकाळी सकाळी. संध्याकाळी जायचं म्हटलं का तेव्हा बी पाऊस असतो, आणि चिखला पाण्याचं कुठं जावं. हा ते कपडे भरण्यापेक्षा बरं थंडी गारट्याच बसवा म्हण त घरात थंडी जरा थोडीशी पण आता थंडी वाढल पाऊस गेला तर लगेच. काय डिसेंबर पर्यंत हालता येत नाई, काय आपली तब्येत का सुधार
नाई आपण थंडीच जात जाऊ त्याला काय होतं. तर जरा उशीरा नाही, नाही थंडीचा उशीरा जाऊ ना आपण.
किती वाजता तुम्ही काय आठ वाजता जाणार हे हाय नऊ वाजता जाणार हे.
म आठ, नऊला कशाला साडेसहाला जाऊ.
आशे ते सहालाच जातो आपण.
साडेसहाला गेलं क सातला वगैर म्हण. ते.
बघू बाई थंडीच एक तर.
चांगलं असत सकाळी, सकाळी फिरलं का फ्रेश होत माणूस.
एक तर झोप नाही होत. रात्र कमी असती थंडीची
हम्म. अगं कमी जरी असे तरी थोडं फिरलंच पाहिजे. आता ई कशी जातय शेतामध्ये फिरायला
बाई ती मातारा मानू ते ते पूर्वीच खाल्लेलं त्यांनी आपलं काय हायब्र्रीड मग ते ग्लास गास भर दूध प्यायचे आपल्याला कुठं दूध भेटते एवढं नाही नाही आवडत बाई मळमळ होती दूध पिलं का दूधने इच्छा होत सगळं करते माझी आई पुरणपोळी बनवती दूध पोळी ते खाता ना पुरणपोळी का करून ख सगळ ख म कस त त ते माझ्या डोळ्यासमोर नको खाऊ पाहितीे मला नाही आवडत ते. आंबेजारस पुरणपोळी खाते. मला मांडे आणि आंब्याचा रसच आवडतो बाकी नाही आवडत मांडणमध्ये जास्त हे नाही राहत ना पुरण आणि कोरडं कोरडं पुरण असतं हे पुरणले घट्ट असतं आणि असं चिक चिक चिक चिक लागतं मग पुरणपोळी नाही आवडत मला
तूप टाकून खायचं चांगलं कडक कडक कुरकुरीत करायची
केलं पाहिजे सगळं खाल्ल पण नाही आता इच्छा नाही होती
आणि मग तूप टाकलं का छान मस्त कुरकुरीत लाग ती तळण्यासारखी हा म भरपूर तूप टाकून मस्त तळायची
काय माहिती आता केली होती तने ते होत ना वट पौर्णिमा त्या दिवशी केली होती तिने मला म खाय म्हण म्हलं बाई जेवढी गाणारे तेवढीच कर जास्त करू नको फेकण्या वी घालवू नको तरदाले मग
हम्म नाही पण च ह आंब्या ज रस पूर्णाची पोळी चांगली लागते
हा खाणारे खात मला नाही आवडत
मस्त लागते एकदा खाऊ पाय तू
मला गोड प्रकार नाही आवडत
मग काय आवडतं तुला
मला एक खेकडे मासेे मटण चिकन चिकनही नाही आवडायला लागला आता मला माझ्या घरच्यांनी मला म झी सवय लावून दिली प त चिकन जात नाही कि मला काय का
आम्ही तर ते आणत बी नाही खात बी नाही
चांगलं असतं की खायचं बतात मा खाल्ल्या त्व स्ट होती केस काळे का भोर होतात लांब सडक होता त्याच्यामुळे मासे खायचे
नाही नाही आम्ही खातच नाही ते
जाऊ दे बाई एक काम कर तू काय बनवशील तेव्हा मला बोलो मी आता झोपते की
बरबर ठीक चालेल बनवल मी तेव्हा बोलन ठव ह बाय